हो.
हा, काय करते?
बसलोय. काय करू? तू काय कराल्यास?
हम्, मी झोपले आता.
लवकर
होय. कामं आवरून झोपले. लवकर कुठे साडेतीन वाजली बाई आता वेळ झालाय. कंबर दुखाल्या माझी.
का गं, कामं जास्त लागली काय?
होय.
थांब एक मिनिटं.
हॅलो.
हा.
हा, बोल.
जेवलासा का नाय?
हो जेवलो, तू जेवलीस?
हो जेवलो, जेवून झोपलो.
अच्छा!
आज काय स्पेशल?
अ मसूर केलेली आणि चपाती. परत, आज शाबू केलेलं फराळला आषाढीला. तुमच्याकडे बाबाआई धरले असतील की.
हो हे माम दोघांची आहे. मी पण शाबूच बनवले. हम्. मी काय नाही केला उपवास दरवर्षी करते. पण यावेळी नाही केला.
होय असू दे सोड. बेबीला भूक लागत्या.
होय. ऍडमिशनच काय काय झालं, झालं काय?
अ हॅलो.
हां. ऍडमिशनच काय झालं?
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
यालाय का आवाज.
हॅलो, हॅलो.
हॅलो.
हॅलो ऐकू येत नाहीये हॅलो.